घरी म्हटलं लहान मुलं आहेत. दोन आहे तुम्हाला एक आहे तुम् लेकडे चाल चाल राहतात ना अलग अलं आमच्या सासूबाई गेलेल्या आहेत गावाले.
हम् हम्.
हम् हम् अं त्या असल्या की मग दराचं बर राहते‌.
प आता लेखदा वरे आट काढला तरी आपण आपला अर्धंदा कमी होते
तेच ना मग हे लेकराले पाहिलं तर बस आहे कोणत्या कामाने हात म लालात चलते
चलते ना म्हणजे कसं ते लेकरायला पाहायच्या टाइम आपण किती मोठे कामं करून सोडतो.
हम्म हम्म तेच ना हम्म.
बाकी तुम्ही सर्व जॉईंट फॅमिली आहे तुमची?
हौ.
हो काय?
जॉइंडा करून आमची फॅमिली
तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले त मग?
माझ्या लग्नाला आता सव्वा वर्ष लागल.
सव्वा वर्ष.
हा अरे मला पहिले बाळ झालं होतं. नाही पहिले बाळ झाले होतेकी नाही त्याला जन्मच तश थायरॉइड इथ होता तर मग ते वारलं दीड वर्षाच झालं. म आता हे डब मुलगा. हो मग हा डबल आता डबल आता हा मुलगा झाला.
हा हो काय?
हा.
हम्म.
त्या हा सव्वीस जानेवारीच्या दिवशी झाला म्हणजे हा आता दीड वर्षचा झाला.
बाबरेश मस्त दिवस भेटलाय.
हा हं सव्वीस जानेवारी च्या दिवशी पण जातो.
हा ओके हाय.
हम्. त्या ला पहिल्या बाळाला ना शुगर थायरॉइड सगळं होत जन्मताच हे असं.
जन्मताच होत ह ते ते कोन राहते ताई मग.
ते असं म्हणजे अ होऊ शकते ना म्हणजे एक रक्त राहिलं की नाही. आता समजा आत्याचा मुलगा म्हटल्या एकच रक्त राहते ना समजा आत्या. त्यांच असं एकच ब्लड होतन ते. हम्म आता काही सुनत दिलेलं आहे ना.
अच्छा म्हणजे ते अनुवंशीक
हा हा अनिवन शिकता. त्या म्हणत्या ती टाकणा ते.
हम्म हम्
तर मग माहितीये तर तीन वर्षात झाला तो त्याला भरती होता ना. पुढले तो दोन तीन म्हणजे दीड महिना भरती होता.
हम्म हम्.
हम्म.
कायओ.
हं मग आता त्याच्या व म आता त्याच्या वेळेसच ते वारलं बाळ त्यावेेळेस डॉक्टर डॉटरां नी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे आता असं की दीड वर्षां बाळ झाला की. किती होते म्हणजे किती आठवणी राहतात आपल्या दीड वर्ष.
हा हा बापरे!
आता गमत दिवस असता.
नाही नाही बरोबर आहे
मला आठवण कधीच जात नाही.
नाही.
मेन म्हणजे ती आठवण अशी होती की तो गणपती आतून बसला की नाहीेत. त्याच दिवशीच वारला म्हणजे पहिला मुलगा. हम्म. मग आठवण जाते ना डॉक्टर म्हणत होते की, लवकर असं म्हणजे बाळ होऊद्या, म्हणून तुम्हाला आठवून नाही राहणार असं तसं.
हम्म.
मग, ते म्हणजे, म्हणजे माझ्या तीन वर्षात दोन सीझर झाले. च हा अस झालं. हा. तेच न खाली हा चाल चाल खेळ आता खेळून जायला प उटला इकडेन तिकडे ती. इकडे तरी पलंगावर बसून दिलाय मी त्याला वरा मी.
हा हा. खेळणे द्या त्याच्या जवळ खेळेल.
नाही खेळण्यात येतस ना.
हम्म. खेळणेच हाय फक्त कसं या एवढ्या लहान लेकराल की नाही पहाव खूप लागते. लय लक्ष द्याव ते म्हणजे काही खाणार काय, कुठे पडीन काय.
मी बेडच्या समोरून झोपत असतो म्हणजे तिकडून पळायचा भेव नाही. हां तो तिकडून फिरते भीतीच्या इकडून.
नाही मग आपण कसो झोपीत राहतो, इकडनं इकडच्याकडेनं झोपलो की
मला जर झोप-झोपयचं असतं की मग मी त्याला पाळण्यात टाकत असतो. पाळण्यात तो झोपला, की मग मला टेन्शन नसते की हा झोपलाय म्हणून आता.
नाही बरोबर आहे.
हा हो हो आताच्या लेकर जास्त
पहियो की पहियो त्याच्या हात हि रिकामी राहत नाहीत ना.
नाही. आता माझ्याच तईचा मुलगा आहे ना. दोन वर्षाचा झाला तो त्याचा मैद्या येत. तेवढी बी म्हणजे बिघडली की त्याचा घसाही बसला आता तो पण एक मिनिट शात तर रात नाही.
हा.
हो एक मिनिट हि शांत रहात नाही.
हम्म.
बडबळ बळबळ करते नावाज बसला नाही. की असं हे वाटतं पाय येऊ शकले लेकराले किती ताप आले. अशी द ते.
मग पोराला तर पेनच पाहिजेत. मी म्हटलं लवकर शाळेत जाई मी तुला लय मोठे पेन आणून देतो.
मांगते न्हवं. ते आमच्या घरी आरू आहे मोठ्या दादाची मुलगी. तिची पेनच घेते, तिचे लेटर घेते. का पाठीी घेते लेखन घेते लिहून पाहते हं हं हं.
हा हा. हाव, तसं होतेच ते. लेकरांच लई पहावं लागते पण.
जा बसते म्हंटल तर तो दीड वर्षाचा आहे पण असा बोलते बी हा.
हा. आता बोलेल पोरेल बाबा दे असं तसं बोलते.
हा हा एक एक शब्द.
अ एक एक शब्द.
एक एको सुरुवातीला लेकरा तसेच बत पण. आपण म्हणतो तही मोठा झाला की आप- पण आजीकचे दिवस आठवतो आणि लाईक. ते लहान असत तेव्हा आपल्याला असं वा मोठ गध होते.
नाहीतर काय. ते कोणते ते जोपर्यंत त्याच्या पायावर उभे राहत नाही म्हणजे जोपर्यंत हाताने करत नाही, तोपर्यंत ते काहीच कामाचे नाही.
आपल्यावरच अवलंबून असते. ते ते हो की लायने हो मग. हा तेच ना, असं एवढं म्हणजे गोवाला ते क पाय काय चिऊ दिसते काय आणि काऊ दिसते काय?
हा हा.
हो. आता हा तर लवकर त्यांना मुलगा अजून तीन वर्षात झाला, असं जास्त बोलत नाही तो.
नाही नाही नाही, एखाद्या लेकर जास्त लवकर बोलावतात ते.
हो हो.
हम्म.
हा.
एखादे लकर बोलतो, एखादे कमी बोल
हो ना. तुमची तब्येत नाही वाटते बरी?
नाही बरी आहे, थोडा आग हे सरर्दी.
हा ते वातावरण वातावरणच्या ह्यान होतेच नव.
हम्म म्हणजे एवढी की नाही पण ते थोडंफार आता आंबट शिंबट जेवला, आपण क होतेच.
हा हम्महम्म.
तसही पण हे ताकीची साातखेन ते घरातले सर्वच जण बिमार आहे.
घ्यायच काही नाही ओ, असत तर हायातच ना आमची इथ होऊन गेले बाई सगळेले सर्द्या आणि तापनं पहिले त्याला आली. त्याला ते त्याच्या बाबाला आली, मग मले मागच तेले. बा.
कसं हम्म.
हा.
सहा मिनिटे बोललो चलते का होते ताई?
बोलत का तू? हा बोल बोल बाबा म्ह बोल बोलणार? म्हण हॅलो. हॅलो झोप.
हा बाळा.
हा?
काय करते बाळ?
माझ्या दिरांनी ना म्हणजे माझ्या जेठानी ना एक तिने ते कॉल केले, मग याच्या जवळ देऊन देत जा असे कॉल त्या ताई तिचं बोलणंच जीवावर‌ आलं की. हा काय? काय पाहिजेलाय? हा जीवारी बल त्याची, काय पाहिजे? काहीतरी पाहिजे म्हणतीये.
सात मिनिट जलन ते ठेवलंच चलते.
हा हो ठेवा ठेवा.
हा मी लावते तुम्हाला हा.
हा हा लावा. हे पाहिजे का इश्यू? हे पाहिजे?